हॅलो
हॅलो
हॅलो
बोला कि ओ.
हा बोल की काय करायलास,? काय नाही बस हां हां जेवलीस?
बोला. नाही अजून, तुम्ही?
नाय अजून आत्ता
हा हां हां
मग आणि काय? हाय कि, तुमच्या इकडं?
होय भरपूर आहे बघा.
आ हा
हम्म
हो आता पाऊस यायलाय. मग काय गरम काहीतरी खावु वाटतय.
होय होय.
मग काय रेसिपी काय? केलतिस का नाही घरात. घरात काय रेसिपी केलतीस का नाय?
घरात व्हय रेसिपीचं करतेच काय मी असं काय मदि मदि. करत असते मी असच काही ना काहीतरी. करायचं माशाचं म्हणा चिकनच म्हणा ते आपल्याला खाऊ वाटतें ना जास्त पावसाळ्यामध्ये भजी
मग बिर्याणी ते. हा ह म आमच्या इकड कसं म्हणजे बिर्याणी होय करतोय की आम्ही पण बिर्याणी आणि तो साधीच करतोय सोड
हा
म ते कस चिकन म्हणजे अस बारीक बारीक पीस करून धुवून
हां
ते स्वच्छ धुवायच दोन तीन वेळा
हां
आणि म नंतर जरा म्हणजे कांदा टॅमॅटो मिरची
हा
सगळं फोडणीला घालायचं आणि आधी जरा चिकनला दही आणि हे चटणी, मीठ हळद तेन लावून ठेवायचं दहा मिनट आणि नंतर म त्यात कांदा ते घालून म ते घालायचं चिकन
हा हा
चिकन एक दहा मिनिट जरासं शिजल की मग त्यात तांदूळ घालायच आणि म ते हलवून म नंतर ना गरम पाणी असतय की नाय गरम पाणी उकळून त्यात घालायचं.
हूं तस पण चालतय सोडा आम्ही जरा ह्याच करतोय गिरवी टाईप करतोय नाय का दम बिर्याणी म्हणतात बघा त्याला
हा हा हा हा
म त्याची जरा प्रोसेस पण जरा मोठीच हाय सोडा म्हणजे ते कस करायच असतय चिकन असतय ते आपण धुन तेन घ्यायचं त्याच्यानं तर नं त्याच्यामध्ये आपलं घरगुती मसाला, हळद परत बुक्का असतय तो घालायचा आणि परत बिर्याणी मस साला भेटतोय तो घालायचा थोडा भाताचा मसाला घालाचा थोडा चिकन मस मसाला घालायचा आणि परत आपलं हे असत्यात बघा अ खडा मसाला
हा हा
ते घालायचं त्याच्यानंतर न थोडा कांदा अस तो कट करून करपूस असा भाजून घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये घालायचा आणि दही घालायचं परत आणि ते हाय ना अ मिक्स करून मॅरिनेट करून आपण थोडा वेळ ठेवाय हा आणि त्याच्यानंतर तांदूळ उकडून घ्यायचं.
हा हा
हा त्याच्यामध्ये तांदूळ उकडताना कसा माहिती हाय काय पाण्याला पहिला उकळी आणून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खडा मसाला थोडा घालायचा. मग कोथिंबीर घालायची लिंबू एक टाकायचा त्याच्यामध्ये आणि मीठ घालून म ते हे करायचं आपण उकळून घ्यायच पाणी आणि त्याच्यामध्ये आपलं जे अ बिर्याणीचे तांदूळ असत्यात ते त्यात घालायच आणि म थोडंसच फक्त ऐंशी टक्के त्यालाच फक्त कड काढून घ्याय जास्त पण उकळून घ्यायच नसते त्यला. आणि त्याच्यानंतर मग अ उकडलं की ते काढाय जे एका भांड्यामध्ये पाणी गाळून घ्यायचं आणि चिकन पण थोडं म्हणजे हे करून घ्यायचं चिकन मध्ये बघा कसं तेल घालायचं पातेल्या मध्ये त्यामध्ये खडा अत तेल घालून त्यात खडा मसाला वगैरे घालायचा, कांदा घालायचा, टोमॅटो घालायच परत हं मिरच्या घालायच्या सगळं घालून ते परत भाजून घ्यायचं आणि ते जी मॅगनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते शिजवून घ्यायचं.
आ हा!
हा शिजवून घेतल्यास की मी शिजलं की ते भात आप पण शिजवून घेतलेला असतोय न्हाय तो तेच्यावर ठेवायचा. आणि परत वरती अ हे ठेवायचं प्लेट ठेवायची वाफ जाऊ द्यायची नाही आतमधली बाहेर.
होय.
कसं थोडं म्हणजे कच्च असते नाही ते शिजते आणि मग त्याच्यावरती कस आपण कलर पण टाकू शकतो. ते आपलं फूड कलर असतात ते केसर टाकू शकतोय, तूप टाकू शकतोय आणि या वरती कोथिंबीर टाकायची परत करपूस भाजलेला कांदा टाकायचा
होय, बंद करून चालु कराय लावू काय अडीच.
करायचं आणि खायचं.
हा हा!
कोशिंबीर त्याच्यासोबत केलात तरी चालते.
बर बर होय! हा आणि सिकस्टी फाय ते न आम्ही काय घरात सिकस्टी फाय ते न करतोय आमची पोरं आहेत नाही लहान ना मी कस बाहेरच देत नाय तेंन्हासांनी काय
हा!
आम्ही घरीच करतोय नाय सिकस्टी फाय. ते कस चिकन म्हणजे अस धुवायचं स्व च्छ आणि त्याच्यात दही एक अंड आणि हे कलर असतोय त्याचा बी सिकस्टी फायचा लाल तो कलर जरा घालायचा आणि म्हणजे लहान मुलं खाणार असली तर कसं चटणी जरा कमीच घालायला लागते नाय जरा चट णी, हळकुंड
हा!
आणि कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आणि जरा असं तांदळाच पीठ घालायचं तांदळाच्या पिठाने कसं ते कडक होत्यात नाय
होय होय!
आणि एक अं अर्धा तास ठेवायचं ते आणि मग नंतर तळायचं.
हा हा!
ते कसं लहान मुलांना बाहेरच दिलं की आणि खोकला म्हणजे त्यांचं हा खराब असतय ना ते बाहेरच त्यामुळे मग कसं, आम्ही घरातच बनवतो. सिकस्टी- फाय ते.
हा, हा, हा.
आणि मग आणि
मग अजून, काय - काय बनवताय की, नाही?
अजून काय, म्हणजे म्हण, असंच ते काय तर, त्यांना असन जरा वेगवेगळं. काय तर करून द्यायचं. मग ते कसं खातात. नाही तर मग, बाहेरचच सगळं खायला बघतात ना.
होय, होय.
मग आणि बटाट्याच. बटाट्याची रेसिपी करायच.
आमच्याकडे पण आम्ही पण करतो सोडा, सिक्ट क्स्टी- फाइव म्हणा. चिकनचा रस्सा, चिकन, सुका असतय, ते. ते पण बनवतोय आम्ही. म्हणजे आता पावसाच दिवस आहेत म्हंटल्यावर, आपण करतोयच, नाही.
होय.
हम्म. ते.
हॅलो. हॅलो. हा बोल की. हॅलो. चिकनच आणि, आणि काय? बटाट्याच तेन करायचं, हे. आ कोणत? ते पराठा.
हा.
ते पण, ते खातात ना, आवडीन. लहान मुलं. हॅलो.
ह, बोला की.
हॅलो. आवाज आलाय काय? हा, बटाटू उकडून घ्यायचं
हा.
आणि त्याज्यात जरासं मिरची, कोथिंबीर
हा.
असं, घालायचं. हळद पूड. आणि हा, ते सगळं म्हणजे, हे क पिठात मळायचं, चांगलं.
हा.
आणि मळून मग त्याचे, छोट्या-छोट्या पोळ्या करायचं. अन् ते करून द्यायचं त्यासणी. मग ते पण खातात नाय, आवडीन. असं, चपाती द्यायला की कसं, लहान मुलं खायला बघत नाहीत ना. त्यामुळं. हम्म. मग. आणि काय? तुम्ही काय, वेगळी काय तिकडं कर ना डिश.
आमचं चिकनवडा, आम्ही करतोय. चिकन वडा म्हणजे काय? सुक् चिकनच असतय, सोडा. आणि वड म्हणजे कसं, आपलं जे, मिक्स आपण पीट केलेलं असतय तांदूळ, परत अ डाळी वगैरे घालून.
हा, हा!
ते गरम पाण्यात गरम पाणी घालून, घालून आपलं आपण पीठ मळायचं जसं भाकरीच आपण म्हण मळ ते महितीयेना. तसंच तसं ते मळायच आणि अ ते आपण आता हे करतोयस की पराठ वगैरे नाही पराठ नाही धामट वगैरे करते बगा थापून तेन त्या टाइपचं आपण ते थापून छोट, छोट करायच पुऱ्या, पुऱ्या असत्यात ना त्या पुऱ्यांसारखं. तस करायचं हा आणि एक दिवस पांढरा रस्सा पण करून बगा.
ह्यो खातंय
त्यामध्ये काय घ्यायचं फक्त त्यात काही एवढं जास्त नसत सोडा, आपलं नारळाचं जे पाणी अस ते म्हणजे दूध, दूध म्हणजे नारळ आपण किसून त्याच जे पांढरं व्हाईट मध्ये पाणी येतय ते घ्यायचं परत काजू
आणि अ त्यामध्ये बघा काय पाचशे ग्रॅम चिकन असतय.
हा हा!
ते घ्यायचं परत हळद घ्यायचं, आलं लसूण पेस्ट, लिंबूचा रस. मीठ.
आणि ते अर्धा तास पुरु मुमुं-मुराय ठेवायच.
हा हा!
ते चिकन मध्ये सगळं घालून. आण त्यानंतर न ते काय अ काय करायचं माहिती काय? कांदा खोबरतेन घालून की नाही घालायचं त्याच्यात रस. असतय ते अन त्याच्यानंतर न ते आपण उकळ-उकळवायच अस ते आणि जे चिकन ते आपण मुरत ठेवलेलं असतय. ते पण शिजवून घ्यायचं पाणी घालून. आणि त्यामध्ये ते ते आपण नारळाच्या खो-खोबऱ्याचं हे घेतलय रस. टोप घ्यायचा एका ह्याच्यामध्ये ते पाणी पण त्यात टाकायचं. आणि त्याच्यामध्ये मग कोथिंबीर टाकलात तरी चालतय. आणि ते असंच प्यायचं.
कसकाय?
होय, होय. ते पण चालतय बघा भारी लागते म्हणजे असं खायला. बघा करून तुम्ही पण एक दिवस कधी ना कधी तर.
ठेऊ. हा!